हॅलो. हा. आवाज येतोय? हा येतोय की माझा येतो का?
हा. हो येतोय. झालं का जेवण वगैरे?
झालं की. तुमचं झालं?
हो. म जेवण करूनच बसले.
हा हा.
बाकी बरं आहे ना सगळे?
आहेत आहेत. तुम्ही यायशल सगळे बरे?
हो. बरय.
पाऊस आहे.
चालेल. काय? पाऊस नाहीये. आज जरा येईल असं वाटतंय, वातावरण झालंय पावसासारखं.
पावसाची खरच खूप गरज आहे. तुमच्याकडे आहे का पाऊस?
होय आज पाऊस लागलाय. जागा लागला.
येतोय का असा बारीक बारीक वगैरे?
होय होय. आज आज सुरुवात केली आहे.
इकडे तर नाहीये अजून आता बघू संध्याकाळपर्यंत तर यायला पाहिजे.
हा हा.
पाणी वगैरे आहे का तुम्हाला?
होय आहे की.
पाण्याचा खूप प्रश्न आहे. तिकडे आहे पाणी शेतीला वगैरे.
शेतीला म्हणजे, हे कसं डोंगर, डोंगर भाग येतोय.
ह ह हा.
त्यामुळं, पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे.
हा.
पण शेती- शेतीसाठी पाणी नाहीये इकडे. पावसावरच अवलंबून आहेत शेती.
हा हा मग पाणी वगैरे पिण्याचं धरणाकडून
होय नदी
अला
नदीचे हा नदीच पाणी येते
मग विहिरी वगैरे नाहीये तुमच्याकडं
हिरी आहे पण हिरीला पाणी कसं नसतंय पा हे डोंगर भाग असल्यामुळे इथं फक्त पावसावरच अवलंबून आहेत
शेती ह
आमच्या इकड कसं आम्ही तीनच पिकं घेतोय भात, भुईमुग आणि नाचना
हा
पावसांच्या वर पीक आहे ते
छान आहे मग तुम्ही शेतात काम वगैरे करत असाल ना
नाही नाही माझं बाळ लहान आहे ना
ह काय
हा त्यामुळं मी नाही जात
मग तुमच्याकड नाचणी आणि भात पिकतो मग भाकरी वगैरे कशाची करता तुम्ही?
नाचण्याचे
नाचणीच का मग बाजरी, ज्वारी वगैरे असं काही
नाही नाही ज्वारी, बाजरी वगैरे काय नाही फक्त नाचण्याच नाचण्याचीच भाकरी करतो आम्ही
हो कसं करता ते नाचणीचं मग तुम्ही पीठ कसं तयार करता
ते कसं आपलं नाचणं विकत आधी आणायचं
हां
ते नाचण्या मग थोडासा जागा आपण हे करायचा हॅलो
हा बोला ना येतोय आवाज
इथे ना
हा हा तुम्ही बोला येतोय आवाज
पण इथे का ठेवलंय नाचणं आधी काय करायचं थोड्याशा जाग्यात की नाही शेणाची गौरी टाकून हे करायचं पेटवायचा जागा तो.
ह
आणि त्यात ते नाचण्याचं हे टाकायचं. मी हाय त्यात नाचण्याचा तरवा टाकायचा थोडासा नाचणं.
हा हा
आणि त्याच्यावर थोडस आपलं खत असते ना
हा
शेनखत
हा
तेवीस काढायचं मग पावसाच्या पाण्यावर ते उघवून येतय मग ते आपलं एकत पर अलग निवघून
हा हा
ते
मग त्याची लागवड करायची का
नाही नाही ते एक एकत सोडून कनी तेच ते अ जे नाचण्याच रूप तयार होते ना
हा हा
ती लावायची
हा म्हणजे आधी रोपं तयार करून घ्यायची आपली भातं शेतीची कशी रोप रोप तयार करतो तशी शेत ते नाचण्याची रोप करून लावायचं का?
होय होय
हा आणि मग चार पाच महिन्याने येते.
हा ते पीक चार-पाच महिन्याने येते.
आणि नंतर मग ते वाळळी कि ते कापून काढायची वगैरे
हा हा
आणि मग ते असं भातासारखं झोडतात की कसं मशीनला देतात तिकडं गिरणीमध्ये काढायला मशीनने मग ते नाचणी तयार करायची मग ते वाळवायची
हा आणि अन ते मग गिरणीच सढून आणायचे.
म वाळल्यानंतर ते काहीकडे असं करतात की नाही का त्याला एक दिवस भिजवतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते मोडाला बांधतात मग त्याच नंतर मग पीठ करतात अशी पद्धत आहे का?
नाही नाही हे जस ते वाळवून ठेवलं का नाही आपलं ते जे वरचे जे अ काळ्या कलरचा टर्फाल येते ना ते गिरणीत गिरणीतून सडून आणत्यात
आणि मग त्याच्यातले आतले ते दाणे नाचणीचे
हा त्यातील आतले नाचणे अ नाचणीचे दाणे घ्यायचे मग ते आपलं थोडं तांदूळ आणि थोडं नाच मिक्स करून ते दळून आणायच
हा म्हणजे तांदूळ मिक्स करत भाकरीसाठी?
हा. म्हणजे जे नाचणे ले काळपट असतात ना ते नाचणे धुवायचे आणि दोन तीन दिवस वाळवायचे आणि मग ते एक एक दळून आणत्यात असं असतं ते
क ना काही जरा थोडीशी पिंक म्हणजे गुलाबी कलर असते काही थोडी डार्क चॉक काळपट कलर असते थोडी काळपट असते.
हा आणि थोडे पां पांढरे असत पांढरे
हा कलर असे थोडे वेगवेगळे असतात मग त्याच्यानुसार भाकरीचा कलर चेंज
चेंज होतय, आमच्या इकड आम्ही दोन आमच्या इकडें आम्ही दोनच करतोय पांढरे आणि तांबडी म्हणजे लाल कलरचे
हा. मग त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून दळून आणंतात का?
हा तांदूळ मिक्स करून दळून आणायचं
आणि मग पिठामध्ये असं करताना मीठ वगैरे काय गरम पाणी टाक तर डायरेक्टली गार पाण्यातच करतात भाकरी?
मीठ नाही टाकायचं जसं भाकरीचं पीठ काढलंय तस हे करायचं जर असं मोठं जर पीठ काढलेलं असलं तर मग थोडसं गरम पाणी करून घ्यायचं. आणि जास्त बारीक असलं तर गार पाण्यात मळलं तरी चालतय
आणि जसे आपण बाजरी, ज्वारीची भाकरी करतो तशीच ती भाकरी करून नाही का हे
करायची हा. मी मध्ये केलं होत ट्राय म्हणजे नाही का नाच चणी मिक्स मध्ये ना नाचणी घेतली होती, जास्त नाचणी घेतली त्याच्यामध्ये थोडी कडधान्य आपलं मूग ज्वारी बाजरी आणि असं जवस वगैरे टाकून असं मिक्स पीठ तयार केलं होतं.
हां.
जरास असं शुगर वगैरे किंवा कुणाला हाडांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी ति भाकरी खातात असं मी युट्यूबला ऐकलं होत.
त्याच्यासाठी मी ते पीठ तयार केलं होतं तर छान लागली होती व नाचणीची ते टेस्ट वगैरे मग थोडस मी करताना काय करायची जरा मीठ टाकायची अशी चव येईल म्हणून
हा म्हणजे त्यात गरम पाणी गरम पाणी घेतो तसा का?
गरम पाण्याची नव्हती गरज कारण पीठ एकदम मऊ होतं ना असं
हा हा
बारीक होत त्यामुळे पिठाची एवढं गरम पाण्याची गरज नाही लागली. डायरेक्ट गार पाण्यातच भाकरी करून असं छान लागत होते आणि खूप वेळ नरम पण राहायची ती भाकरी असे लगेच कडक नव्हते होत.
मग ती कडधान्य सगळी म्हणजे धुवून वाळवून घेतलीसा का तशीच घातलीसा
नाही नाही तसेच आपण नाचणी आणायची, साफ करायची, थोडी वाळवायची आणि थोडं आता दु दुकानात असत तर मग ते औषध वगैरे काय पावडर लावलेले असेल तर मग आपण थोडं पुसून घ्यायचे तिला
आणि मग बाकीचे? धान्य थोडं थोडं टाकायचं अर्धा आर्धा किलो म्हणजे समजा दोन किलो नात घेतले तर त्याला अर्धा अर्धा किलो सगळं टाकायचं
बा बाकीचं धान्य घालायचं
हा म्हणजे कस थोडी ती पौष्टिक भाकर होते तयार, म्हणजे जेणेकरून म्हणजे सगळ्यां पासून सगळेच खातात कारण काहीना बाजरीची आवडत नाही काहीना ज्वारीची आवडत नाही नाही काहीना नाच नाही आवडत नाही मग ते असं त्याला पर्याय म्हणून नाही का मिक्स भाकरी आपण म्हणू शकतो ती
आणि लहान मुलांना पण चांगली
हा आणि त्याच्यापासून आपण म्हणजे त्या पिठापासून आहे ना थालीपीठ पण तयार करू शकतो. म्हणजे असं काही नुसती स्पेशल भाकरी पण नाही मग त्याच्यात अ थालीपीठ करू शकतो त्याचे असे नाही का हे म्हणतात डोसे पण करू शकतो त्या पिठाचे
हा हा
असं म्हणजे वेगळा काहीतरी पर्याय आणि सगळं पौष्टिक कडधान्य धान्य आपल्या पोटात पण जातं आणि आवडतं प तर सगळ्यांना
होय
हा ह् तर अशा प्रकारे मग छान होतय ते भाकजी जे भाकरीे
ह्म हा म्हणजे तुम्ही ट्राय केल्यायसा
हा मी म्हणजे कसं आता हे युट्यूबला बघून बघून आता आमच्याकडें जास्त स्पेशली गहू आणि बाजरी ज्वारीच खातात ना
होय
पड हा पड मी असं वेगळं काहीतरी नाच पौष्टिक असतंय नाचणीपासून खूप असे कॅल्शियम वगैरे मिळतं पौष्टिकता आहे म्हणून मला ते करायची होती. मग मी ते ट्राय केली होती, तर छान लागली भाकरी
पांढऱ्या नाचण्यापेक्षा लाल कलरचे नाचणी चांगले असतात.
चांगले असते. हो चालेल आपलं बोलू या नंतर तुम्ही करा
हा